हा काय करतोय? हो येतोय.
हा हा. काय म. काय नाय, हाय, बसलीय.
हा, जेवलीस का?
हो, आताच.
हो. मी पण जेवले. आताच.
हा.
बाकी, काय चाललंय?
बाकी काय, बाकी हे ठीक. आवरली कामं वगैरे.
हो. सगळे आवरले. तुझी?
हो. माझी पण.
ओके. मुलगा आला का? शाळेतून. ओके. कुठल्या शाळेत जातो?
तो, मराठी मीडियमला. मराठी शाळेत.
हो मराठी मिडियम च हे आहे ना.
हा. आता स सध्या, मराठी हा हॅलो.
हा, बोल ना.
सध्या मराठी शाळेत कोण घालायला नाही बघत मुलांना. आता सगळं इंग्लिश मिडियम कडे चाललंय ना.
हो हो. पण आपण पण मराठीच शिकलोय ना.
हा, आपण पण शिकलो मराठीत पण आता कस जस स्पर्धा चालू झाले ना आता, कॉम्पिटिशन वाढलेच मुलांच्या,, मुलांमध्ये पण. आणि आपण काय विचार करतो, आम्हाला नाही मिळालं, मुलांना तरी भेटू दे.
हो, पण आता मराठी शाळेत पण, काढलेत ना, भरपूर स्पर्धा परीक्षा आहे, समृद्धी. प्रज्ञा शोध, असं वेगवेगळे आहेत की.
हा. खोप वाढलाय मराठी शाळेत, मराठी शाळांमध्ये आणि शिक वल पण चांगलं जात आता, म्हणजे पूर्वी सार ख नाही, म्हणजे पूर्वी पण शिकवायचे, पण आपणच लक्ष नाही, एवढं इंटरेस्ट घ्यायचो नाही. पण आता ना, त्यांच्या शाळमध्ये पण कॉम्पिटिशन चालू आहे ना, मराठी, इंग्लिश, मिीडियम. कस हे केलं जात, का तिकडे- खूप मुलं ओढली जातात, म्हणून मराठी शाळांमध्ये पण फार बदल करतात. सध्या सरकार
आता आय ए एस, आय पी एस अधिकारी पण मराठी मीडियम मधूनच होत आहेत ना. थोडीच आता इंग्लिश मीडि यम मधून होतात. ते पण मराठी आपल्या मातृभाषेतच शिकलेत ना? सगळे.
हो. पण आता लोक काय विचार करतात. ह आपण म्हणजे मराठी शाळेतून शिकलेले, आपण पुढे नाही गेलो. म्हणजे ते आपल्या शिक्षणावर, आपल्या घेण्यावर असतं.
हो. आपण, आपल्या हयाच्यावरती डिपेंड असतं ना. आपण शिकलो तर, आपण जाऊ शकतोच, असं नाही की, मराठी मीडियम मध्ये आणि इंग्लिशमध्ये मीडियम मध्ये ते शिकवतात. फक्त एवढंच असतं की ते मराठीमधून शिकवतात. हे इंग्लिश मधून शिकवतात.
आणि खर तर खर तर आपण महाराष्ट्रात जन्मलो आपली मातृभाषा आहे ती मराठी आणि आपण आज आपल्या मुलांना, दुसऱ्या शिक्षण देऊन ट्राय करणार दुसरं शिक्षण देत देत-
घरी पण मराठीच बोलतोय त्यामुळे ते मुलांना पूर्णपणे मराठीत त्यांना कसं कन्फ्युजन होतं ना म्हणजे मराठी बोलू की इंग्लिश बोलु घरी आपण मराठी बोलतो तर स्कूलमध्ये गेल्यावर त्यांना आणि इंग्लिश बोलतात असं होतंय ना
हा तेच ना मग म आता काय होतं आणि कसं होतं काही काही गोष्टी आता लहान आहेत तोपर्यंत मुलांच समजून आपल्याला समजत त उद्या मोठे झाले मुलं त्यांचं शिक्षण त्यांच आपण काय मराठी मधून शिकलेलं असणार त्यांचं शिक्षण आणि आता एवढ अ हे होतय तंत्रज्ञान पुढे झालं की आपण पण त्याच्या पाठीशी सध्याच्या याला पण आपली मुलं अजुण राहणार आणि जेव्हा आपली मुलं आपल्या म्हणजे ज त्याज ये ये त्यावे तंत्रजान क ती पुढे गेल्या असणार
हो ते पण असणार आहे पण आपलं
की आपल्याला पण त्या समजणार नाही ते लोक काय हा म
मराठी शाळेत जी म्हणजे हे आनंद आहे तो इंग्लिश मिीडियमच्या शाळेत आनंद नाही आहे आम्ही जे खेळ खेळलोय किंवा काय आम्ही हे केलोय ते आत्ताच्या इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्येध्ये नाहीच आहे शाळेत नाहीच आहे ते असं कि आपण कसं जिबली किंवा असं लंगडी वगैरे पळापळी असे खेळत होते ते खेळ नाही आहेतेत ना आता मुलांना ते आम्ही सांगू सांगतोय पण ते त्यांना काय आहे हे पण त्यांना आता माहत नाही कारण आता टीव्ही आणि मोबाईल मु आणि त्या इंग्लिश मिीडियम शा अभ पण करू शक मराठी मध्ये कस थोडा वेळ ते आपली संस्कृती पण जपतात ना सगळी
हा आपले स खेळ सण वगैरे ज प्रत्येक सणाला पार
हा वेशभूषा वगैरे करून जातात ना मुलं तसं इंग्लिश मिीडियमच्या स्कूलमध्ये ते शाळेत होत नाही ना त्यास ते फक्त प्रोफेशनल आपलं हे करतात
हा आणि कस ते लो कसं मुलांना पुढे घेऊन जातोय पुढे घेऊन जातोय फक्त दाखवतात करून तर आपल्याकडूनच घेतात सगळ्या गोष्टी हे मुलांना हे आहे ना ते आहे ना आणि आपल्या व हा आणि मराठी शाळेत कसं होतं आपण आपण जरी आपल्याकडून आप त्यावेेळेला आपल्या आई वडिलांची परिस्थितीच नव्हती आणि जसं काय सांगितलं असतं तर आपल्या आई वडिलांनी शाळा तुम
केली असती आणि तेव्हा आपली परिस्थिती पण होती की एवढे असं पैसे वगैरे घालून शिकवायची
हा ते तेच ना मग आणि आता सध्या काय झालंय मुलां भर आपल्याकडे पैसे नसले तरी चालेल पण शाळेत सांगितले ना करावंच लागणार म्हण आता कप री आपण करून देतो त्यांना बळजबरी काव येना पण देतो का आपला हा मुलगा पुढे जाऊ दे शिकून पुढे होऊ दे आपण नाहीतर क तरी होईल
पण नाई, मला कसं ए मला इंग्लिश मिडियमला का घालायचं नाही कारण इंग्लिश मिडियम मध्ये मुलं ड म्हणज त्यांना लोड होतो णजे जा त्यांच्या हेच्यापेक्षा शक्तीपेक्षा जास्त असं अभ्यास वगरे देतात, त्यामुळं ते मुलं करू शकतात ते. त्यांना जबरदस करून घ्यावं लागतंय म्हणून मला म्हजे मराठी मिडीयमला हा म्हणून मी मराठी मडियमला घातले मुलग्याला
हा माझे प आता सुरुवातच आहे पण अ मी आता बघते माझ्या आजूबाजूला लोक बघते ना मुलं वगैरे त्यांना नाही नाही जमत आपण म्हणतो हा त्यांना नाही जमतते अ त्यांना अभ्यास वगरे लोड होतो मुलांना पण अ आणि बघ ते ना मी पण आता माझ्या बर माझाच मुलगा आणि बाकीचे
होय. आमच्या इथं पण आहेत इंग्लिश मिडियमची मुलं. पण माझा मुला मुलगा जेवढा खेळकोर आहे की ती खेळतोय तेवढी ती मुलं बाहेर पण येत नाहीत घरातून एवढा त्यांचा अभ्यास
अभ्यास लोड असतो हा.. आणि काय केलं आता स सर आपण सरकारवर नाई बोलू शकत. कद आपणच म्हणजे अशे आपल्यासारखे आशे बरेच लोक एत की त्यांनी स्वतःच अ त्यांनी स्वतःच आपल्याला ना हे केलेलं ए अ म्हणजे ह्या मराठी शाळा बंद करायला ना सरकारला भाग पाडलेलं ए. सगळं कारण आता सध्या अशी परी की तो मुलगा इंग्लिश मिीडियमला ए. आणि त्यामुळे ना या मराठी शाळांमधे मुलेच नाहीयत. आता? कितीतरी गावांमध्ये कितीतरी खेडेगाव शाळा बंद पडलेल्या त आणि आसं पण नाई की सरकारने त्या शां कडे लक्ष नाही दिलं. सरकारने तरी एवढं चांगलं केलं त्या
होय. सुविधा सगळ्या दिलेत. आपल्यापेक्ष आपल्या वेळी होती तशी शाळा आन् आता शाळा पूर्ण हे आये फरक आए.
तर सध्या अशी नव्हत्या आणि आ सध्या आणि आपल्या वेळेला मुलं भरपूर असायची. त्या शिक्षकांना लोड व्हायचं शिकवायला त्यावेेळेला आणि आता कसं झालंय माइतेय? अ गावांमध्ये वगरे शाळा एत ना ज्या आतमध्ये गावं म्हणजी खेडेगाव वगरे एत ना, तिथे ज्या शाळा एत ना मराठी शाळा म्हणजे ते पण कसं, पहिली ते पाचवी पहिली ते सातवी अशा शाळा एत ना त्या व त्या शाळांमध्ये वर्ग आहेत. चार पाच वर्ग आएत पण शिकायला मुलं दोन तीन
हो.. तेवढेच आएत.
आसं झालंय सध्या.
आता खरंच ते एक हे झाले गरज झालीय म्हणजे मराठी शाळा टीकवण्याची एक हे झालीये. आता त्याच्यावरती आता पीच चर वगरे पण काढाले पण लोकं लोकांच त्यांच्याकडे म्हणजे लक्षच नाहीये. की आपण पण घालावं मुलांना श
हा आता तो नवीन आ आलेला आता मध मध्यंतरी आला होता क्रांती ज्योती विद्यालय. त्या तो त्याच्यामध्ये पण तेच सांगितलंय.
लोकं बघायला गेलीत पिक्चर पण त्याचा काही परिणाम करून घेतली नाहीत आपल्यावर स्वतःवर.
त्याचा काई परिणाम नाही केला आणि
परत आणि व आहे तसंच इंग्लिश मीडियम
चुकीचं नाहीये सांगितलं त्यांनी. जी सध्या परस्थिती ये तीच त्यांनी सांगितली.
हो जी परिस्थिती त्या परिस्थितीवरच सांगितलेत तेनी बंद होत चालेत त्यासाठी ते वाचवण्यासाठी तर तो पिच्चर काढले त्यानी.
हा.. ते अरे आ कोण आपण आपण म्हणतो की या पायामूळ. हे आपल्या शिकणावर डिपेंड नाही आहे हे आप
हॅलो! हॅलो? हॅलो हॅलो
ते करते योग्य पण आपण एकटेच जबाबदार थोडी आहे बाकीचे सगळ्यांनी सगळ्यांना समजलं पाहिजे ना.
हो ते पण आहे. आपणच थोडी बोलून आपण दोघी नाही बोलणार सगळं होणार नाही आहे. सगळ्यांनी विचार करायला पाहिजे ना त्या गोष्टीचा.
हा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतो का?
हो तुमचा आवाज ब्रेक होतय. रेंज
विश हा मध्ये मध्ये जे होतं त्याच्यासाठी हो मध्ये मध्ये होतं.
हा तेच रेंज हॅलो
ह अस झा
रेंज चा प्रॉब्लेम आहे बहुतेक थोडा. तुमचा नाही पण तुमचा आवाज येत नाहीे मला.
ला येतोय काहीतरी इशू
हा आवाज थोडा थोडा हे होतोय मी ओके नंतर करते घ्या कॉल थोड्या वेळानी.
हा ठीक आहे चालेल हा चालेल चालेल.
हा ठेवते. हा ठेवते बाय.